हॅलो! हॅलो काय ग काय करू राहिली? हो येतोय ना.
हां हां मला काय आता नऊ पर्यंत काम लय
जेवण किती वाजता करता?
नऊ वाजता म्हणजे दोन मम्मीन तास लावला लवकर करतो आठ साडेआठ ला.
हम् हम! घ्यायचं लवकर जेऊन घ्यायचं लवकर झोपून मग
हा एकटा असल्याव कंटाळा येतोय जेवायला. हा तेच मग!
हम्म!
उद्या बँकेला सुट्टी असेल?
नाही ना उद्या चालु आहे ना मागच्या शनिवार सुट्टी होती.
अच्छा सुट्टी आल्याव दुसऱ्या दिवशी काम करायच कंटाळा येत असल का गं?
हा पण सुट्टीच्या दिवशी लय भारी वाटत आहे. निवांत हाय एकदम. नाय येणार. लवकरच उठायला दिवसभर येेते ना जप काढता.
हा ते आहे.
हा कारण तगे
म बाकी काही नाही त माधुरी पण केक बनवायची नाही ग
हा बनवायचा वाटत आधी पण मजा लागणार नंतर मी बनवलाय त्या म
ह नाही येडी बनवायला पाहिजे होता
हम
जाहीतरी
हो
ज्याला ज्यांना येतं त्या ना करायचं कंठाळ येतो आपल्याला येत नाही आपल्याला असं वाटत करी दऊ राव
हा
काहीतरी करा
त्यांच्याकड सगळं साहित्य होतं
ह हां
नाहीवा नवला द बिलकुल
तू लई रसो ना बाहेर स कासू दऊ तुला येत असेल ना काही बनवता वगैरे
नाही काहीच नाही
आपण कॉलेज केल्या घरी बसलो
हा दुसऱ्या कशात लक्ष दिल नाही
अ तु माझ
पुढं कसं भेटत काय भेटत आधी माहिती राहत नाही
हा
त्या सही
नाही पण तुझं भारी काम चालू झालं होतं का ते ब्लाउज वगैरे शिवायचं मस्त रुटीन हम्म रुटीन पण भारी बसली होती
कस्टमर पण भरपूर यायला लागले होते.
हो. आता एकू येेतही नसेल ना.
नाही मधून मधून आता पण सांगून द ते नाही शेवत आता. मगं आता एवढ्यात मिळाले.
ह बरे साड्या पिको फॉल चालू आहेत दे पाठवून आपल्याकडे.
हा चालाल ना.
मशीन चालू करायचंय मला अजून.
बंदच होता का अजून.
हम्, त्यांनी चालवलंच नाही ना ते सारिकानी केलं इकडचं व्यवस्थित.
हां हां.
ते चालूनच नाही पाहिलेलं म्हटलं आता दिवशी करत होते चालू पण ही पोर झोपत नव्हती. म्हणली इकडून तिकडून झोपलीत कुठं वाजवीत बसती मगं जाऊ दे मगं.
त्या त्या आवाज येत असेल मशीनचा.
ह आवाजाने उठायची परत म्हटले नको म्हटले तर आ झोपले झोपूद्या आता शांत थोडं.
हम हम त्या कधी त्या काल परवा आल्या ना. हम्, सारिका ताई कुठाय इकडे का तिकडे.
तिकडेच आहे इरणारार ला आली ना काल आली ती.
हा ह ते दिसला नाही कां ना आज.
आज मी इकडेच येल ती ती.
हां का अच्छा.
करून आली दोन दोन वाज त्यांना जायला.
हम्म हम्म हां मशीनमध्ये दिवाचात सवयज नाही ना पण.
हां नई पण इकडं कस बारा वाजता जेवायला बसवता ना जेवता कस. त हं बाय जे म्हणजे आवडता कर. होतच बरोबर दहा साडे दहा होऊन जात मग साडे अकारला. जेवायची तयारी करतो बारा असं बरोबर बसात.
हम.
बाकीच सगरं आवरता आवरता वरोवर दिड.
ते दोन जाता हां हां.
अ हूं.
त्यांनी आजू एकही कॉल नई केला ना?
नई मीच केलेले होते ते तुला नाही केलेले मी केलेले तिला दोन एक.
हम हम.
तिजे दोन कधी? नाय तिनि पण तिच्या भावाच्या याच्यात ओपन केलेलं होतं.
हो हो.
त्याच्या त्याच्या याच्यावर करेल माझ्या याच्यावर दोन करेले.
हम् ह.
ते तिचे पाच झालेले ये वाटतं.
अच्छा! कारण की शांत आहे.
नाही का समजत नाय ना असं काय बोलावं.
हो ह नाही कसा. तेच ना नाही म शांत असल्यावर म आपसा वाटतात. तर समोरच्याला पण ह्यात काय बोलाव न आपल्याला आसं होतं काय बोलाव.
नाही नाही पण याच्या दोघांच संभाषण सारखंच आलं पाहिजे ना?
हां ते त आहेच.
हम् नायत पुढच्यानि नुसतं हूं हूं करायचं तेच्यात मंग नाई काई मजा.
करायचं तिला कॉल विचारायच काय चाललंय काय नई. आज दिसल्याच नाही. म्हणे सकाळपासून आसं तसं. काढयची इकडच्या तिकडच्या गोष्टी.
त मांग माग बाहेर यायच्यात. तेव्हा व्हायचं बोलण? मला फारस माहिती नाही ना.
हम् हम्.
बाकिच्या बायाकुडं बसल्या?
त्या हाय हॉलमध्ये बसले सर्व मी आले बाहेर.
हं हं हं हा हा मध्ये कटवून जातो मधेच.
हम् म्हणून मग बाहेर येऊन बसले मी. हॉलमध्ये आहे रेंज? पण म त्यांचा आवाजच ऐवढा मोठा आहे म्हट- मी आली थांबा.
त्या परत म्हणशील एवढ्या दिवसातून आली नी आणि फोनवरच बोलू राहिली.
नाई काही सगळ्यांचे फोन सारखे वाजत आहे. माझं झालं का त्यांच त्यांच झालं का मावशीचा मावशी झाला का आजीचा असतोय.
आजीला फोन येतो का?
हां म आजीचा आजीला फोन येतो ना पप्पांच्या त्यांच्या फोनवरती बाबांचा येऊन गेला मगाशी. ती म्हणल निघाली का नाई आजून मग आजी म्हणस पोरांचं लय चाललयं थांब थांब मंग थांबते म्हणे आजच्या दिवस.
हा.
म म्हणे थांब तिकुणचं पंढरपूरच्या जत्रेला जाय निऊ.
हः ह हा.
आजी म्हणते जाते जाते मग एकूणच जाते पंढरपूरच्या वारीला म्हणे मी म मी ती बोलली बाबांसोबत जा नायग मी माझ्या परी म्हणतो तिला राहूदे म्हण आता तु लया दिवसातून भेटली राहूदे म्हण मग तिलाच का बर बोलावलं म्हणे मला नाही बोलवल म्हण म्हटलं तुम्ही या उद्या भेटायला मग मला
मग काय तर दोघांचा भेट ना होईल.
हम म्हणते तुम्ही या ऊद्या आम्हाला भेटायला मग
हा ह येणार आहे का मग बाबा
हम
येणार रे बाबा भेटायला.
नाही त्यांना गाडी चालवत येत नाही ना आता कापरू होतं वय झालंय
हा म कोणीतरी घेऊन यायला लागलं माझी काय शनिवारी आली होता हम् हम्
आजी मावशी दोघी बसने आले होत्या निघालायच होत्या मावशी म्हणे माझं कायन मी थांबल आजीचं काय माहित मी आजीला म्हटलं आजे थांब. त्यात शाहू म्हणे राहा पणजी आजीला सांग मला अंंगोळ घालायला
हां हां
म आजीला सांग थांबायला मग शाहू म्हटलं पणजी आजी मला तुझ्याहातान अंघोळ करायची मग आजी म्हणती थांबाय माझ्या नातं मग मला पंतु म्हणतो म्हणे मला थांब मग थांबते मग
हा मग कायच न्हवत एका दिवसानी काय होणार आहे.
हा तो आधी मला म्हणायचं ना मला त्या आजीने आंघोळ घलेली ना त्या आजीला हासांग मला अंघोळ घालायला म्हणून
ह
छावा आता कितवीला घेलाय ते हाईट त्याची जास्त आहे त्याच्यामुळ असं वाटतं तसावीसातला असं
अजून तर त्याच्या हईट वाढायला पाहिजे.
हा अजून वाढल पण मग त्याच्या वयाच्या मानाने
हम् हम् अभ्यासात करीत नाही ग बाई काही
पोरांच तस चालत मोबाईल टीव्ही
नाही ओरढायला लागत त्याला अभ्यास कररा अभ्यास करून मी एका दिवशी मग टीचर ओरडता नाही पहिलं म्हणजे टीचर ओरडताना त्याच टीचरांचा अभ्यास पूर्ण करायचा
हा ना
सारखं मग इंगलिश चा काय अभेस काग इंग्िश काही अभ्यास एक म्हटलं का बरे म्हणट टीचर र वारताना म म कोंग काय हा काणी
हां ह बाबा आपल्या वेळेस कोणीच नव्हता अभ्यास घ्यायला.
ना आपल्या अभ्यास एवढा अवघड नव्हतां नाग आपलं मराठी होत त्यांचा सर्व पहिल्यापासून इंग्लिश इंग्लिश मग आपल्याला काही कळत नाही.
अ
गुष नाांकला ललेकणे
हां ते चार साडे चार लसलेते.
हम् हम् असं बर घरभरेल माणसांची सवय असल्यावर गर कोणी करत नाही ह शत वाट घेतलं तर गो अस मग काही वाटत नाही हम् लहानपणीमध्ये इतके दिवस जातो.
हममम
भहिजनस भाहिजनसं मोटव आहे त काजी भाजी कला तर उ ज काय करयची.
हा ना मला तर भाजपाला केलं जायचं होतं पण पाऊस चालू होता गला पर कॅन्सल झालं मारत.
गरम डाळी वगैरे आणून ठेवायचेमट आणून ठेवायचे.
हा तेच मग भिजत घातलं का तेच करता येईल काहीतरी भोपळा आहेतच उद्याचं होऊन जाईल मरत म्हटलं आणि उद्याकडं.
ह हं
हम्म
मद्या शनिवारी शनिवारचर उदया?
हा उद्याशाने गावातले गिरणे बंध नाही राहत ना?
नाही नाही.
पीठधळायचं आहे मला हा ना शनर बपळा नाही करते. होह ते बंद झाले.
अच्छा नाही करती वाटत अ गता काही काय कुडंत काही इकडे सिन्नरला तर संध्याकाळचं उर्धचं वरण करायचे.
हा ना.
हम् फक्त संध्याकाळचं काही नाही होश निवारलं तरण संध्याकाळचं नाही भोकळा खात
नाही संध्या संध्या काय नाही खाते पैशानीवारत नव्हता माहित भोपऱ्याचा ह
बरं ठीक आहे बाकी काही नाही ना?
बाकी नाही काय चला कट करून परत करा झालं दहा मिनिट.
हो हो
हां ह